हॅलो. हॅलो.
हां हॅलो.
हॅलो हा.. बोला हा बोलू. हां.. बोल बोल कोण नये. मी ओळखलं नाही, पण हॅलो.
आनिया कट कर.
अच्छा अच्छा, कुठून बोलत आहे.
काय रे अतुल.
हो का, कसं काय कॉल केला.
रेकॉर्डिंगचा आहे ना टास्क.
आराम केला का, अच्छा. कुठली आहे तू. हॅलो.
हॅलो.
हौ, कुठली आहे म्हटलं तू.
मी वाशीन.
अच्छा अच्छा, सरांना ओळ ओळखते का जोगदण सरांना.
हां हां.
अच्छा अच्छा.
तुम्ही कुठल्या आहे.
मी कारंजा.
हो का, आणि ते टास्क. अस कसं आहे म्हणजे माझे तुम्ही कॉल लावत, तर कोणी रिसीवच नाही ये करत जास्तीत जास्त.
ते कसं आहे की, तुम्ही ज्यांना कॉल. लावायचा ना त्यांना साधा कॉल जो असतो, आपला तो कॉल करून सांग सांगायचा कि, मी अं.. तुम्हाला कॉल लावणार आहे. मी इथून इथून आहे आणि मला म्हणजे, मला दुसरं नाहीये बा कोणी, आता आम्ही कसं आमचा ग्रुप. तिला फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगितलंय, यांच्या बद्दल.
हौ कां.
आणि ग्रुप केलेला आहे तर, मग आम्ही त्या ग्रुपवर मेसेज टाक. तो कोण फ्री आहे असं वगैरे, मग एकमेकांना लावतात सगळे कॉल.
म्हणजे तुमची फॅमिली मेंबरच आहे का त्यात.
हा.. पूर्ण फॅमिली मेंबर आमचे, मग आम्ही. तसं करतो दादा. तर तुला मला वाटते तुला म्हणजे, दुसरं कोणी नाही आहे ऍप वर. ॲप मधलं ओळ चुकीच बोलायला, हा म्हणूनच तर मग. काही हरकत नाही तू, एखाद्याला कॉल करून सांगायचा आधी साधा कॉल करून.
हा हा.
की मी इथून इथून आहे मला म्हणजे माझ्या काही दुसरं कोणी ओळखीचं नाही ये, तर मी तुम्हाला कॉल लावू शक ते का किंवा कॉल लावते त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन राहा.
हा ठीक आहे आणि ते रोजचे कॉल किती करायला लागतात त्या तर तीस पर्यंत जातात ना.
हा हा चालतात ना किती पण करू शकतो आपण असं काहीच नाहीेये. आपले पाच झाले की परत पाच येत राहतात.
हो म्हणजे जे डेली टास्क मध्ये किती करा लागतात तशे?
डेलीचा काय नाय त्यात. तू जर आज पाच केलं तर प तुला लगेच पाच येतील मग लगे पाच केले तर परत पाच येतील पाच पूर्ण झाले की पाच येतात.
तेच मी कालपासून ट्राय करायते म्हणून कोणी रिसीव्ह नाही केला.
नाही नाही ते कसं काल मी री अ त काल पण आला होता वाटते याच नंबरवरून फोन.
हा.
पण मग तो कट झाला ऑटोमॅटिक. माझी बहीण पण म्हणत होती की म्हणे हे कोण आहे कॉल करत आहे मी म्हटलं बहुतेक चेक करायला कॉल करत आहे म्हटलं टीमवाले मला माहितच नव्हतं. हम्म.
मी कालच जॉईन म झाली याच्यावर मी म्हटलं जाऊ दे बघून काय कोणाला करून कुणी रिसीव्ह केला तर
तुला कोणी सांगितलं मग.
आम्हाला सरनीच सांगितलया.
हा मग सरांनी सांगितलं नाही का कोणाला कॉल करायचे सरांनी म्हटलं असेल या ग्रुपमध्ये जे आहेत
हा मला हा ग्रुपमध्ये जे असले त्यांला करा असं सांगितलं ना.
हा नाही आधी साधा कॉल लावून सांगायच, मग परत.
उम्म हम्म.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
आम्ही तर तसंच करतो आता तर आम्ही दोन दिवस झाले ग्रुपच बनवला मंग त्याच्यावर सगळे मेसेज करतात. कोण फ्री आहे मग ज्याला करायच ते करतात ना कॉल.
आणि ते ग्रुप वर ते टास्क कंप्लीट झाले कीच मेसेज टाकला लागत असेल ना की आपली तीस टास्क कंप्लीट
हा तीस झाल्यावर सरांना सांगायचे तीस झालेले आहे. काय चालू आहे मग तुझं?
नाही नाही माझे एम एसी ला ऍडमिशन आहे एम एसी कम्प्युटर.
कुठे वाशिम मध्येच का?
हा इथेच
हम्म हम्म हम्म कोणत्या कॉलेजला गं.
मी आरे कॉलेज
अच्छा हम्म हम्म.
तुम्ही कसे ओळखतात सर ला?
माझी बहीण आहे तिथे आं म्हणजे सर सर जिथे राहतात ना तिथेच राहते. तर ती सर ज्या शाळेत आहे झेड पी मध्ये त्याच शाळेत ती होती. तर मग आधी पण एक असा टास्क म्हणजे इनव्हजिलेटरच होत ते ते आम्ही केलं हो त हो का हा हा ते मी केलं होतं. हा मागच्या वर्षी माझी बहीण बहिणीने मला सांगितलं मंग मी पण आम्ही सोबतच केल होतं नंतर मग मी पण त्या ग्रुपमध्येच ऍड होती. मग याच्याबद्दल पण सांगितलं तिने मला की हे तर असंच आहे घर बसून
ह
म्हणून मग हम्.
हम् हा मी पण तिच्यामुळेच मला कळायला म मला सरचा फोन पण आलाता की हो म्हणे जॉईन
हो. नाही चांगला आहे ना.
म तुम्ही या रोजचे तीस टास्क करू म्हणजे ते तीस तीस कॉलमध्ये पण दहा-दहा मिनिटं बोलतात की.
हो दहा बारा मिनिटं पूर्ण होऊच द्याव लागतात.
तीस कॉलमध्ये सर्व.
हां.
तेत
हॅलो.
तीस कॉलमध्ये
आवाज क्लिअर नाही येत आहे.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
हा बोल. हॅलो बोल ना.
हॅलो.
हा बोल बोल आवाज
हा का बापरे की तीस कॉलमध्ये बारा मिंट बोलतात का तुम्ही? तिथलं नाही काही.
हा बारा मिनिटं पूर्ण बारा मिनिटं पूर्ण होऊ द्याय लागतात नाही तर मग कमी पैसे येतील ना.
आणि जर तीस कॉल आपले कंप्लीट नाही झाले. काही याचे झिरो सेकंड असले तर, म्हणजे कोणी रिसिव्हचं नाही केला तर.
नाही नाही चालतात, झिरो सेकंड वाले पण चालतात फक्त ते तीस. टास्क कम्प्लीट झाले की मग काही टेन्शन नाही मग इझी टास्क येतात. मग काही बोलायचे वगैरे, नाहीे येत कोणाशी हम्म.
हा म्हणजे पहिलाच हा वाला असा आहे.
हा पहिलाच आहे असं म्हणत होते सर आता बघू पुढे काय येते?
म्हणजे तुम्हाला अजून दुसरा म्हणजे पहिलाच टास्क कंप्लीट झाला.
हा.. झाला माझा पहिला.
हे माझे राहिले असं
करायचे कॉल असं काही नाही असतात ना काही मौ चल त्यात म्हणजे सादा कॉल करून म्हणायचं
हा हा तेच मी म्हटलं जाऊ दे मुलींला फोन करून पहा कारण की आपल्याला याच्याबद्दल माहिती नाही.
हा.
तेवढी इन्फॉर्मेशन पण भेटतेय.
हाव. पण जास्त म्हणजे याच्याबद्दल बोलायला नाही सर म्हणे या कॉलवर नाय बोलायचं. हम्म. मग कॉलेज किती वाजता असते तुमचं?
आमचं कॉलेज असं रेग्युलर नाही ये, प्रॅक्टिकल पेपर.
हा तू प्रॉपर वाशिमची आहे का मग.
हां.
आणि कुठे राहते?
दयो पे
होव का? माझे मामा पण राहतात ना वाशिमला ते शुक्रवार पेठमध्ये राहतात.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
शुक्रवार पेटवाय तिकडेच तेच आहे शाळेकडेच. आवाज क्लिअर नाय येताय. हॅलो. हॅलो. आवाज ब्रेक होत आहे तुमचा. आवाज ब्रेक होताय गो.
जायपूर हॅलो.
हा. नेट बंद नेट पाहिजे फुल रेंज काय
नेट तर आहे माझं चालू.
हा हा हम्म आता बोल.
हा यावेस पण तर
हॅलो नाही नाही माझा आज तम जॉब आहे हॅलो हा.
हा का कोणता जॉब करते तु?
नाही मी माझं माझं वर्क फ्रॉम होम आहे. फ्रीडो मध्ये हम्म. . हॅलो. हॅलो.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
हॅलो आवाज नाही येताय का?
येते येते.
हा बोल ना. हम् हॅलो बोल ना.
आपण यामध्ये आपल्या फॅमिली मेंबरला पण ॲड करू शकतो का जर आपण लिंक पाठवली तर?
थु हो पूर्ण प्रोसेस एकदा सरांना विचारायची आणि पूर्ण करू शकते कोणाला पण जे ओळखीचे आहे ना त्यांना करून टाकायचं मग कसं आपल्याला बोलायला सोप पच जाते सगळ्यांशी.
आन त्यांना पण तेवढेच पै पैसे वगैरे हा कारण मला पैसे आले नाय मला आले.
किती
आदी पाचशे चौ चौरे चाळीस आले.
हा मंग तुम्ही ते तीस कॉल पूर्ण पूर्ण केलीया?
पूर्ण झाल्यानंतर येतात आदीपाचशे चौवेचाळीस आले नंतर पाचशे साठ आलेले आहे नंतर चारशे आलेले आहे.
हम्म हम्म म्हणजे तुमचे पूर्ण कॉल म्हणजे रिसीव्ह केलेय का?
नाही माझे तर अर्धे पंधरा कॉल माझे अशेच गेले.
हम्म हम्म.
हम्म पंधराच कॉल केलेली आहे मी.
हा ती काही झिरो सेकंड ती
हां अ तेथ, इनव्हलिडस मॅपच झालंय, कारण मी अ बाहेर होती.
हा.
काहीतरी इश्यू ही झाला होता त्या ऍपचा.
हो मी काल रात्री ट्राय केली तर तेव्हा तर नाहीच लागले.
हां.
ती बघावं लागेल आता काही कोणी कोणाला म्हणावं लागेल.
काय?
अजून ते सेकंड टास्का आल्यावर सांगशील का मग?
हो आलायला आहे ना मला.
हा, तो कशाच आहे?
ते काही नाही असं, ऐकावं लागते आण, खाली बघावं लागते सेम हाय का?
आधी टाईपचा आला होता. टाईप करायचां, ऐकून टाईप करायचा.
हो कामा लावला, तर हा टास्क म्हणजे हा टास्क झाला मग दुसरे येतील.
हो, आधी हा पूर्ण झाल्यावर येते
हा मला फर्स्ट टाईमच आला कॉलचा. आता माझे तर खूप भार राहिली